कुठलं झालय हॅलो हा बोला
ह बोला काय म्हणतायसा
तिकडं असं झुधळ बिंदळ असे पीक असेल ना
अ नाही आम ण नस इकड नसतेमच्या तो ऊसाच्या शेती जास्त
हां
आणि ज्वारीथून म्हणताय ते सगळं खाल बीड करनं ब तिकडंन येत्यात विकायला इकडं
येत्यात काय
हम्म. आम्ही पण त्यातन एकदमच घेतो- त एक मिनिटांची-
आम्ही पण तसच करतोय. आम- आमच्याकडे पण नसतय. आमच्याकडे नाचणं अस- तय - आपण आंबीला वापरतोय बघा ते काळं बारीक- मग- ग त्याच्या कधी कधी तर भाकरी करतोय आम्ही त्याच्या. हा भाकरी करतोय त्याच्या.
हा.
ते कस जास्त प्रमाणात एवढं कोण खायला बघत नाही त्या भाकरी कठीण होत्यात ना. मग- एक विक- विकतोय आम्ही ते देऊन जोंधळ घेतोय.
हा हा हा. मग तिकडं दर जास्त आहे काय जोंधळ्याला पण?
अं -तरी काय म्हणजे असं पन्नास किलो टिक्का असं पंधराशे रुपयाच्या दरम्यान अस बसतय.
ह हा हा. हा हा.
अं.
मग आम्ही नाचण देतो आनी पीठ - ते घेतोय. नाही नाचण्याला पण दर आहे ना. जोंधळ्यापेक्षा नाचणं महाग असतं.
होय. होय. ह
हम्म. जोंधळ्यापेक्षा नाच- हं महाग असतय. मग- आम्ही काय एकदाच घेतो नाचण, एकदा दोनदा तिथन. कुठं काय मग विकतच घ्यायला लागतय. जास्त प्रमाणात तांदळाच्या भाकरी का असतात. त्यानी करा-
असत्यात. हा. भात आहे त्याच्यामुळ, घरच असल्यावर होतय.
होतय जास्त तांदूळ घालतय जरा ते मउ राहन्यासाठी फक्त. ख हम्म असूतेट
अ काय नाही बघा आता आता तुमच्याकडं
च्याड पणग पाऊस नाही काय नाही सय
रोजा पोळी भाजी काय करायची पडच रे जेवणत एक हम्म काय असं वेगळं करायचं समजतच नाही जेवण रोज तेच तेच तेच वगळं काय करायचं समजत नाही हम्
होय त्याचा विचारच करा लागतोय आणि असं काही गडबडीत बघत चपाती भाजीच केल्या ना ढाब्याला मुलांच्या
हा चपाती
आहोरानी जावं शाद
आमचं आमचे परग अजून डबण येत नाहीत थोडा इथल्या इथ जात्यात आणि खरं ज घरात आहेाच की डबा आहे मिस्टरांचा परत दिरांचा असतो बर अ ते म काय म्हणा नाही आ अ त्या मग डब्याला काय द्यायचं रोज? कोड होते ते मावर पण देऊन -देऊन किती दया चे? जा
होच कीं
करायचं असं वाटत. हा हा चपाती
अ...... तुमच्याकडे यात्रा
आमच्याकडे या.
तुमच्या कडे यात्रा कुठल्या देवाची भरती? हा
काय पाहिजे म्हणाली? नरसोबाची चैत ग्राम दैवेत आहे ते यात्रा म्हणजे असं व ते अ म्हणजे असं चैत म्हणून असतंय पोळ्यांचा सण त्या दिवशी आणि आपल्याला खरं पाहून आमची लय येत नाहीत असं कोण कोणतरी येते आणि गावात कार्यक्रम ठेवतात असा मोठा कशाच तर अ बघायसारख्या आणि नसेल तर मग आता माही म्हणून असते. ते आता पावसाळ्या दिवसात त्या टायमाला सगळे पाहुूणे येतात.
बर
त्या टायमाला पाहून येतात थ ह भा का अ ते आमच्याच लरल्या लोळजाईच अस कार्यक्रम असतोय त्या टायमाला बकरी कापतात बकरी कापतात अत कशी? मग बघ. री कापल्यावर मग ते ज पाहहिे जेवायला सांगते त असं.
ह ह हदी
हम्म असं करत चैत म्हणजे चैत म्हणजे गावची जत्रा आहे. खर तेव्हा कोण बोलवीित नाही असं महिला बोलवतात जेवायला.
ह हा हा म्हणजे तेी जरच सारख.
हा.
आमच्या इथ हा हा आमच्या इथ हे असतयत. नसत उरुस असतते उरुस रा्रामदेवत आमच मुसलमान समज अस
हम्म.
त्याच्यामुळे उरुस भरतोय आमच्या गावात. गैबी पेचाच
गैबी पेचा हा हा हा हा. हा हा.
यात्रा उरूस उरूस मो
आमच्या इथं , आमच्या इथं पण कुंभ रद्द असं बियाचा चे असतोय पे पाच दिवसचा असतय. तेव्हा बी जत्रा अशी मोठी . त्या हो आर्किष्टा असत्यात ला पाहुण्या असत्यात तमाशा असं वेगवेगळ्या . कार्यक्रम परत होम मिनिस्टर बसतोय. खोटं बोलतेत तिथून शिकाय आमच्या इकडं हे तर ह्यात शिवजयंतीला असं . मुलांसाठी कार्यक्रम ठेवला आहे. अशी दोन ते संगीत खुडच्या प्रत्येक वेगवेगळा असं कार्यक्रम ठेवत्यात. म्हणजे माही महिलांसाठी मुलांसाठी सगळीच असत्यात की त्यात कार्य क्रमरता सगळ्याला पिच्च वगैरे आणत्यात.
आमच्या इथं पण तसं अस तेय्या पण ते गणपतीत असते का असं संगीत खुर्ची, लिंबू चमचा मुलांसाठी छोट्या मुलांसाठी म्हणजे महिलांसाठी सगळ्यांसाठी असते, एकेक वेळेला आणि ह्याला गणपतीत आहे. नवरात्रि मध्ये काय दांड्याचा कार्यक्रम गरब्याच्या असतोयस नऊ दिवस.
आमच्या इथं
ते असतेय पो
का कार्यक्रम नऊ दिस असतात मंदिरात.
तिकड नाहित खेळत?
नि
असं कुठंच नाही तिकडच्या गावात?
आहेत की, असं साईडच्या- आमच्या म्हणजे- इथ मंदिरात तिथ कात कार्यक्रम असत्यात, नऊ दिवस. नऊ दिवसल्या असं होतय. कीर्तन, भजन परत असं वेगवेगळ कार्यक्रम देवीच- यांनी.
हा, हा, हा,
ते आप्यावर अ.. कोण जातय को असं परत दसऱ्या दिवशी सगळं गाव सोनं लुटायला असं जातय. असं होतय. येऊन जाऊन गवार मोठ्यानच अस- थोडाच गौरीत मज्या येत- बायकांचे खेळ असतात अ.. - पंधरा दिवस.
बर.
परत गौवर आल्यापासन गौरीचा कार्यक्रम परत गणपती समोर ब आणि असतयच. काय, काय, काय, काय ठेवतात, असं वेगवेगळ प्रसाद असतात गणपती- तम् त्या ते स आमच्यात सगळे कपडे बिपडे साड्या वगैरे तेवाच येतात, घेतात सगळ्यांना.
त्याच वेळी घ्यायच असत. म्हणजे दिवाळी सारखं मोठा सण करायच.
टासन करायचं.
आणि दिवाळी पण जोरत असत्या, खर दिवाळी सिंपल करायच.
म्हणजे त्या टायमाला लोकांची भात- त कापाय येत्यात नाही
हा कामच हा
काम असत त्यामुळें दिवाळी सिमपलच करते आम्ही
मगज्या गौरीच्या दरम्यान काम वगैरे शेत ना सुट्टी म्हजे हे असते जास्त कामं नसते
नसत्यात नसत्यात ते रुक
का पटला अस तर आज आणून ठेव रे काय म्हणला
एक दोन भांगल्यानी केले की झालं
हा हा हा
उख ते इ तून कुठं कय काम आहे
हा हा शेतीत रिकम असते का आपपड इकडचा
आं
नाही ते आरगला बोललेत मला जला
हां
काय म्हणताय ना
काय नाही बघा आता जरावांलं होत तर उठून चहा पाणी करायचं चहा ते यता तुम्ही लगीन आहे साडेतीनला माणसं दूध काढाय जातात ना मग चहा घेऊन जातात एकदा गेलीत की हम् एकदा गेलीत की द दोन तास तिकडेच मोडतात
ह हा हा
तर आणि धुवन गोटा धुवून या लग त तेस नाही खाल्ली असं आहेा एक गल्ली वल्डोणाचा खाल्ली आहे म्हणजे जवळ होता पहिला पली असे खालच्या समोरच्या जस गल्लीला राधा तिथं घर बांधलेय त्यांना गोटा खाली नेला आहेत आता शेतात असं मानला
हा हा हा हा.
त्यामुळे जरा लवकर जाय लागतंय.
हा हा.
हा.
मला वैयक्तिक असं माझं मला को कणी जेवण म्हणजे, तिकडं ते राहणीमान तिकडचं वातावरण तेन लई आवडतंय.
हं मस्त वाटतंय.
हा. तिकडचं सगळं भारी वाटतंय, त्यांच्या पद्धती तेन सगळ्या. इकडं एवढं जास्त नसतंय ना.
आणि वातावरण शा हा. परवा नवरा कधीतरी याकी सातेरी महादेवाला. सातेरी महादेवाला याकी. हा या, कोण नाही.
हे नक्की, त्या भागात कोण नाहीयेत ना आमचे.
होय. आपण असं कधीतरी यायच. होय. हा. मग कधी जर महादेवाला आलासा तर आम च्या घरी या.
हा ठीक आहे, चालतंय नक्की.
हा. ठेवू झा लय हे. हा.